हॅलो हॅलो
ह
हॅलो
ह
हॅलो नमस्ते तरा रेंज मध्ये याककी रेंज मध्ये याक जरा
हॅलो
हॅलो इो का आवाज
ह हॅलो हा आवाज ग होत हा एलगले एलग्ग
हा हा हा कुठे वरती आहे का खालीच आहे
आता वर निघावी पायरीवररून चढत चढत वर निघावी
हा बरबर काय नाही दिवसभरात म्हटलं कॉल झाला नव्हता म्हणून करूया म्हंटले
लते खलास सांग
जरा मी पण कामात होतो सका दुपारी तुम्ही तचा फोन आला त्यावेेळेला म्हणल नंतर करतो? जेवला काय?
हॅलो! वाढल्या शिवाय कस जेवायच. नसल्यावर हातांन बी खात्यात असल्यावर हातान घ्यायच व्ही.
नाही ते ते बरोबर आहे की. ते बरोबर आहे मी वाट बघून मी वाट बघून बघून करतोय म तस जेवायची वाडाची वाड बघून घ्यायचं आणि घ्यायचं आपण रेिकाम व्हायच
मग काय पहिजेस हा अनम मग काय पाऊस पाऊसला पडल्यावरटतें तिकडं
हो जोरत आहे पाऊस जोरात आहे पाऊस चांगला इकडे पाऊस आहे आहे.
इकड काय नाही मग
हा हा
थांबतेय काही जोरात नाही?
हा हा पण तिकडं गावाकडे पाऊच चांग खूप आहे? म्हणजे राधानगरी धरण फुल भरलय.
अरे लगे
म्हणजे त्या स्वयं स्वयंचरित दरव लहान आहे पण स्वयंचलित पूर्ण पूर्ण खाली गेलत तळाला गेल होत. स्वयंचलित दरवाजे एवढ्या लवकर भरत नाहीत? हा ते कोय म्हणजे कोयनाच्या. वगैरे याच्यापेक्षा लहानच आहे पण त्याला
हा ह तुमच्या दुरगंगापेक्षा ते लहान आहे
लहान आहे होय ते किती आमचा अठ्ठावीस. टी एम सी च आहे आणि ते आठ आठ का दहा टी एम सी च आहे वाढत.
अहो हो आठ आठच्या आसपास आहे दहा नाहीत.
हा हा आणि आमचा आठायु. कळामुडे ऐथे अठवीस टी एम सी आहे.
हो हो मोठा आहे ते सुद्धा जवळजवळ वारणे एवढच आहे. वारणा मला वाटतय पस्तीस का पंचेचाळीस आहे विस रोलो माळ
मग ते तेवढं अ ते मोठ आहे तेवढं म्हणून तरी कोल्हापूर जिल्ह्याला पूर्ण पाणी आता जातय
होय दुधगंगा मधल
दुधगंगा मधलं मोठी पाईपलाईन
हो बघितली की आपूण तुमच्या आत बघितले आपूण तु पा आपण तुमच्याकडे येत होतो तेव्हा तुमच लग्न झालं तेव्हा. ती पाईपलाईन चालीवली मोठीच्या मोठी.
चालू होते हो हो ती आता पूर्ण झाली मागच्या दोन वर्षामध्ये दिवाळीमध्ये
हा
ते पाणी आलं इकडे म आता तेच पाणी चालू असत ते पाणी बंद झालं होतं आता मधी ना? तर म्हणजे तिकड पूर्ण गाळ आला होता त्या पाईपलाईनला. तर ते ज्यामुळं कोल्हापूरला पाणी पाण्याचा तुटवडा झाला होता.
हा हा हा. आले इथक्या लांब थोड येत इथ कोल्हापुरात नाही कस काय इथक्या लांबन पाणी येतय. पंचगंगा आहे त्या तरी
आहेत खरं पाणी दूषितच की नद्यांच सगळं. सगळं एमआरडीसीचचं पाणी सगळं तेला कारखान्यांचं वगैरे सगळं नदीचंच पाणी आहे एवढं कोल्हापूरच सगळं एमआयसीच पाणी तिकड जाते त्यामुळे इतर गंजीला दूषित पाणी जाते ना सगळं
होय होय ह हम्म
ह पंचगंगेच
काय सगळीकडे दुषितच पाणी आहे कारखाने लई झालेत. ह मग गावकड फोन केलता? फोन केलता काय?
गावाकडं केलता दुपारी केलता.
बरं काय चाललय आता घराच काम चालू आहे का बंद आहे?
नाही आता बंद आहे अ आता काय हे काम नाही नाही अजून पडायला आता टाकणार पावसात पण जर पाऊस वगैरे जरा उघड स्लॅप झाला की टाकणार
हा बरोबर लय पण पाऊस नाही चालत थोडा असला तर चालतोय बरोबर ले हम्म
तर ते दादा पण जरा बाहेर जातोय त्याच्यामुळ
हम्म बाहेर कुठ का जोबला जातो काय
अहो नाही त्या आता सातआठ दिवस झाले त्या मुलाचं सर्टिफिकेट काढायचं आहे हेच्यात ना
हा हा हा सारखं पळायला लागतं
हा त्यामुळे शिपरला वगैरे जायला लागते तिकडच आहेत
हम् हम
हम्म
तिथं कुठं राहताना रिजायला लागते का मग
नाही इकडे कोल्हापूरला यायला होते सिपेरला याय लागते
सिपेरला लागते वय बर
चाचण्या होत ना
मग ते पोरग सरळ होणार नाही पोरग सरळ होत नाही का
ह आता काय झालंय ते सगळं आता बोलतय वगैरे बघतय वगैरे सगळं करत पण पाय आणि हात त्याचे अजूनन व्यवस्थित चालत नाहीत ना
हां बर
ते थोडंफार तस राहणारच ते एक पन्नास टक्के कहीतरी ते अपंग राहणारच
बर आईला त्याला रिन च्यूस म्हंची औषध चालू आहे तेे
हा ते पितय तीन चार बाटल्या झाल्या त्याच्या होय होय इथे मुंबईला चालू केेल ते की होय होय आणि चांगलं आवडीन पितय ते
तीन महिने पूर्ण घायला लागत
तीन महिने घेतलं घेतलं घेतलं घेतलं त्याच वजन वगैरे वाढलंय थोडाफार फरक पडलाय त्याला पण पण ते
मग आपलं मी मी चालू केले की आता ते
हा हा हा
मग तो उद्यग चालू केला आता काय ते काय करायचं म्हणजे आपल्या घराचा उदार आणलंय या आपलं बर चालू आहे सगळं आम्ही तिघाणी पण चालू केलं हम् चांगलंय बघा ते
मग ते चहा चहा प्यायचा नसेल तर पण त्यांच्याकडे असते ना ती बाटली
चहा प्यायचा नाही आणि चहा खायचा नाही एवढंच पथ्य आहे लय काही नाही ती पण औषध आहे ते पररत खा तर लते जोपर्यंत औषध आहे तोपर्यंत चहा आणि बेकरीच पदार्थ खायचे नाही मग तेवढं जर ववसाय पळायचं पण. गण शबर. येतो आणि परत होत नाही इत. दावाखान्याच कस तात्पुरते फरक पडतो परत दुखत सोनू तसल्या कोऱ म्हणून मनाच्या मागलाय तो कोणी ऐकण झाले माद सोनी लगेच चांगली होईल त्या औषधानं मी सांगतोय कोणी ऐकना डॉक्टर डॉक्टरला सांगायच नाही सांगितल तर चालते डॉक्टर औषध चालु करून पण चालू करायचे
हा हा
नुसते वाटलेले तर चालते तिला म्हजे बाहे याव शध.
नाही ते घणार नाही. सगळं मी सांगून बघितलं
तुम्ही सांगय डॉक्टरना सांगितले पररा फो आल तर म्हणायचं. डॉक्टरांकडे सांगले म्हणायचं त्या षराबर एक एक हे म्हणायचं. हा.
एकदा हे झालंय ना आता आपण त्या हि ज्या गोळ्या चेंज केल्या त्या्या.
हा.
हा त्यामुळे त आता डॉ. ांना विचारूया मगच घेणार असं हाय हाय होय. नाही आहेाय आम ती द नाही घेतलेली की. दादाच्या मुलाला घेतले त्याच वेळेला दादा म्हणत होता की घेऊया काय बघ. चांगलं हे आहे म्हणून.
हा मग तने आता फोन काय केलं मग.
तीन महिने घेतले की त्याने.
आता कसं आहे तीन महिने थोडं होतं नंतर. तीन सहा आणि नऊ एवढं लागतं घी ह्याला मग तीन महिन्यां बरं. नि फरक पडला मग आण किती महिने वाढवायचं. मग त्याचा आणखी फरक पड ना आणि नऊ पूर् नऊ म का. नाही पूर्ण ब होत.
हा हा हा.
पूर्ण नऊ महिने घेतले की पूर्ण हजार बरा होतो आता थोडा बरा्या झाला माणकी वाढवत. पाहिज तीन महिन म्हणजे आणि परोपर झाला असत. हाहित जगे आप. काय काय वेला तीन महिन्यात गण येतो काय वेळेला सहा महिने लागतात काय वे गोष्ट लागतात. हजार मोठा होतता ना जो आजार. गंभीर होता आणि मोठा होताला त्यामुळे त्याला वेळ लागणार.
होळ लागणार तुमही.
काय काय असेलगीड महिने दोन महिने सुद्धा होते.
होते होते मी त्यांच्या ऍड पण बघतोय होते चांगलं होतय करते्यवी होते.
दीड दोन महिने सुद्धा कोऊण येतो प ना आजार तो मोठा आहे ना म्हणजे. ल मोठ पुढे गेलेला आहे आज मग तिला वेळ लागणार.
हा आता त्या चाचणीतन समजलंय म्हणजे तो. अ मानसिकदृष्ट्या त्याच मेंदू लहान आहे अजून म्हणजे. तो जर दहा वर्षाचा असेल तर त्याचा माणस. मेंदूचं जे काम करणार आहे ना. ते सात वर्षाच किंवा सहा वर्षाचा असं असणार आहे.
हा अससत की तिला हेती जाऊ सुद्धा हेतीया असित. त्याच्यावर सगळं आहे त्याच्यावर प्रियांश.
हो हो. तर ते सर्टिफिकेट येऊ देत मग आपण हे करूया की त्या काय प्रॉब्लेम आहे ते माहिती पडेल ना
कारण मला तरी मला तरी ओडाखून आले मी केेन मी आमच्या मीडमला आणि. परग चालू केले मला स्वतःला मी अगोदर अनुभव घेतलाय मला. ज्या गोष्टी माझ्या होत्या का नाही ते सगळ्या सगळ्याच आहेत बर्याच जणनी. नेहमीपेक्षा जास्त बऱ्या झाले त्या.
हा मग असं पोटाच्या आजारावरती काय आहे का.
पोटातच आहे पोटातच आहेई पोटातच आहेई माझ्या पोटात जरा कायं घड नाहीं तर ते जंत वगैरे सारखं वाटतं आहे गर गुर गुर आता मका खावा कणस खावा सकाळीं कायं खाल काई ओरड नाही कांहीं नाही आणि पहिले म्हला झालं तर कां झालकी नाही लगेच पोटात बिघडायचं सारखं डुर डुर वाजायचं सारखं गॅस पकडांयचां तरी नुसतं मी एक टाईम चालूं केली आहे दोन टाईम केली की नाहीं कां
हां हां हां
पोटवतील वारे माझं तरं पोट इतकं शांत आणि समाधान वाटतें तु त्यांचं होयंण तरी ते दोन टाईम घ्यायचं मी एक टाईम घेतली तरी एवढ मला फरक पडला आणि कायम दिवस मला जो आळश यांचा जो पाहिजे मी आता जोपोचत आहे मी दुपारचा फ्रेश राहते दिवसभर दिवसच फ्रेश आहे नुसतें डोळे खपवतांत
हां हां
पोटाच पणं आहे चांगला आहे ते मला पोटाचच हे घेतली मऔशेत
हां हां
कसलं काही तरं खाल्लं नाहीं तरी मला बघा जरा जर कमरेच्या दूखाव किर कोड बाथरूम मध्ये गेलो लगे बघाडतं लगेच आणि सारखं जरा त्या च्यारा खाला तसा सारखं पोटात ते जंतू वरडते नाही गोरर सख रडाय पोतात
कधी आहे हां हां
स सार सारखं गॅस असला तर तसलं कांहीं नाहीं इथे पणं कायं पणं खावाता काईच होतं नाहीं
हम्मं
तरी मी दोन टाईम करलेला नाहीं एक टाईम मध्यें मला एवढा फरक पडलाय
हां
तसं ते औषध दोन टाईम घ्यायचं आहे दो टाईप घेतले कसं जास्तं आपलं कांहीं एवढी जास्तं तकलीफ नसल्यामुळं एक टाइम चालत जास्तं त्रास असंला की आपल दोन टाईम घ्यायचं म्हणजे गुण येतोयां
बघतोय मी पणं आल्यावर बघतो तरं मला पणं पोटाचा प्रॉब्लेम आहे बघूया
हां चालते चालते बग आतापरत आला म्हणजे ये आपणं ब कां आता कायं झालं बारा मि कट होतो याॅडमीट ठीक
झाले दहा मिनिटं अकरा झाले
तर
मगं होदे गी बारा म्हण कट होस तरं बोलायचं आपल्या हं अ इथर मम फोन होत आऑटोमॅटिक
होय कायं बाबा बोलत राहातात नां हां
मामाबोलत राहिला तरं तो ऑटोमेटिक कट होतं होता बारा मिटर झाली की आठोमटिक कट होतू यां
कट होते
हा मगं परार होय
हम
आ तर आपली बारमिटी सारीखी कटोती का बघ घे ॲटोमॅटिक
होते होते आता आमचं झालं कि मामीच्या झालं की
हां बारा बारा मिनिटर झाले मगं आपलं कधी एक मिनिट राहिलं रे
आ
हं आपलं कीती एक मिनिटं राहिलं अजून आपलं किती मीटर राहिलं अजून हा मग मग तोवर जात तोी हळूहळूाली तर गलट घालूया हळूहळू खरी ज तो ब बरं बर चाल ते मग घव श थोडं बघा